हो आवाज येतोय?
हॅलो!
आवाज नाही येते. हा आता येतोय.
काय म्हटला?
रेंज मध्ये या म्हणजे आवाज येईल. हा आता येतोय.
हला आलो रे, काय चालूय म्हणटल?
काय नाही जरा विचार चाललाय आता हे बघता उद्या आता सुट्टी घेणार आहेत आज कामावर जायचं होतं. आज कामाला गेलोलात. आता उद्या जाऊन जरा ते झाडं वगे-वगैरे लावायचं प्लॅन चाललाय, आमच्या इथे सोसायटीत इथली लोकं जमून आता झाडं लावणार आहेत. बोलतात आपण ऍटलिस्ट शंभर झाड तरी लावू. आम्ही अ सगळे दीडशे लोकं आहेत. इकडं आजूबाजूच्या पन्नास सत्तर किलोमीटरच्या परिसरात जाऊन झाडं लावायची आहेत आम्हाला शंभर झाडं.
वा रे वा चांगलं आहे पर्यावरणासाठी.
हे ना, हो पाऊस येत नाही त्याला म्हटलं. हा करायला तर पाहिजे आपण काहीतरी.
हम् मी पण आता आजूबाजूच्या घरांवालांना बोलतो. ते हो बोलले तर ठीक नाही बोललं तर मी माझ्या परीने जेवढे होतील तेवढं लावण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढी काळजी घेता येईल त्यांची तेवढे घेतो.
हा बरोबर आहे, करायलाच लागेल.
हो ना. मला असं वाटलं आज संडे आहे तर एन्जॉय करत असाल तुम्ही.
संडेचं असतं काय झालं नाही काही कारण कामच एवढी होती.
हा. आपल्यापैकी, बरोबर हा. बरोबर ना.
हम्म.
अ आणि काय म्हणे अजून काही दुसरं काही करायचा विचार आहे की काय?
हा दुस रं अजून पण चाललंय आता मी प्लंबिंग वगैरेचे कामं करायचं चाललंय मित्र आहे त्याच्याबरोबर प्लंमबिंगचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घ्यायचे.
हा बरोबर, माझं पण असच- काहीतरी म्हणजे ते अ अ आपलं काय म्हणतात त्याला ते प्लायवूड प्लायवूड चे असे चेअर्स, टेबल वगैरे ते बनवाय ते शिकण्याचं माझ म्हणी इच्छा आहे तर ते बघतोय मी. जर कोणी असला कारागिरी तर त्याच्या हाताखाली जाईल आणि ते शिकेल. म्हणजे जेणेकरून ते शिकलं तर म्हणजे सुरुवातीला घरी करून बघू. मित्रांचं वगैरे काही असलं तर, आपल्याला जमलं की मगं चालू करू. पुढचे कामं, असा विचार आहे. हो. तर ही तर चालू आहे पण मला म्हणजे कारागिरी मिळत नाहीये की मी त्याच्या हाताखाली काम जाईल. कामाला जाईल म्हणून.
अच्छा!
हम्म लय मस्तन काम आहे ते.
ऍक्च्युली चांगलं आहे ते तसं तर. आता सध्या तर सगळेजणं नवीन घरं घेतले की पहिले तर रिनोवेशन करतात. फर्निचर बनवतात.
बरोबर, त्याच्यासाठीच म्हणलं कि ते काम शिकू आणि दुसरं पण अजून एक काम आहे शिकण्यासाठी एक तर म्हणे त्याचं आता सध्या मार्केट खूप आहे. अ जसं की आता सोलर प्लॅन बसतय बसवताना लोकं. तरं जे पण सोलर बसवता येत त्याच्यातले शंभरपैकी नाईंटी पर्सेंट लोकं ए. सी. बसवतात.
अच्छा!
बरोबर, ते ए. सी. बसवतात. तर त्यांचं पुढे आता नवीन आहे ठीक आहे पण पुढे चालून त्यांना मेंटेनन्स लागणारच.
लागणार आहे.
तर म्हणून ए. सी. च पण शिकायचं चालू आहे. पण माझे लाईनच लागत नाही शिकण्यासाठी व्यवस्थित.
अच्छा! माझा एक आहे मित्र तर त्याच तो असं म्हणजे त्याच्या ओळखी थ्रू काहीतरी कोण आहे तो क्लासेस वगैरे घेतो असे त्यांचे. शॉर्ट टाइम जे क्लासेस आहेत तीन महिन्याचे कोर्स आहेत.
हा.
ते काय फीज वगैरे काय असेल ते बोलून घ्या तुम्ही. म्हणजे तूच सांगेल तसे. कायदा वाटलं तर ते करा कंटिन्यू, असं केलेलं बरं पडेल ते.
या दोघी गोष्टी केल्या म्हणजे आपल्याला पुढे म्हणजे कंटिन्यू काम राहील. म्हणजे आपल्याला जायचं ची गरज नाही पडणार कुठं कामाला हम्म.
आणि आता मी तो बोलतो अऍग्रिकल्चरच पण चांगलंय.
ज्रि कल्चर म्हणजे कसं
म्हणजे कसं आपली जर समजा जमीन असली स्वतःच शेत असलं. छोटफार त्यातला त्यात आपण कमवून आपण ते आपलं उदरनिर्वाह करू शकतो असं. जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यात ऑर्गनिक शेती करायची म्हणजे सेंद्रिय रसायने वगैरे जास्त त्याचा युज न करता ऑर्गनिक.
बरोबर.
ते फवारण्या वगैरे करून आता जास्त आपल्याला हेल्थ चे इश्यू होता येत किती रोग होत आहेत.
बरोबर.
म्हणून ऑर्गॅनिक चांगली आहे.
हम्म हम् बरोबर.
हा मग आज आजकाल तर सगळे म्हणजे भेसळच चालते.
हो बेसाळाच चालू आहे पूर्ण.
हम्म आता थोडंफार मी आता डिझायनिंगच पण करतोय. म्हणजे ते काय की डिझायनिंग
हा हा.
म्हणजे डिझायनिंगच थोडं आता अ आहे जरा.
हा.
हम् तर डिझायनिंगच बघू कसं करायचं
बरोबर बघा. मला तर हेच म्हणजे शक्यतो इकडे गावा साईडला माझे हे दोन कामं खूप चालते. आणखी गावा साइडला जास्त सोलर लोक म्हणजे तिकडे वढतय लावायला. आणि जो पण म्हणजे मी बघितलं ना तर दहा लोक लोकांनी जर सोलर बसवलं तर तर दाहीच्या दाही लोकांनी एस सी पण बसवला.
अच्छा.
हा म्हणजे माझ्या परिसरामध्ये मी बघितलं तर. आणि अशीच मी माहिती काढली तर ज्याच्या पण इथं सोलर आहे तिथं ए सी आहेत.
हा.
हा म्हणजे माझ्या माहितीनुसार एसी प्रत्येक जिथं सोलर आहे, तिथे एसी अस आहेच. म्हणजे याच्यासाठी आपल्याला त्या पुढील दुष्टिकोनाने फायदा आहे.
हा, बरोबर हो. ते तर आहेच.
आणि दुसरं प्लायवूडचा विषय की गावाकडे जा तिथं जास्त पत्राचे घर असतात आणि ते स्लॅबचे बा म्हणजे बांधतातच. तर तिथं शक्यत आता म्हणजे असं हेच चालू आहे की चांगलं घर बांधलं म्हणजे ते प्लायवुड चे काम तिथं येत
करता
असतात करतातच ते.
पाच-पाच लाखापर्यंत त्यांचे सगळे बिल जातात.
नाही आपल्याला इकडे कमी असता. आपल्याला पाच लाखाच नाही पण असल पन्नास हजारचं पण त्यांनी काढलं आपलं थोडे फार पण मी मिळाले तिच्यामध्ये रोज तर पण चालत आपल्याला.
बरोबर, हे चांगलं आहे. आणि एकदा काम चांगलं आवडलं तर आपल्याला ऑर्डर भेटतात.
हो मग त्याच्यासाठी अगोदर शिकायचं आहे मा एखादी एक ऑर्डर घ्यायची आणि करायच ते आवडलं म्हणजे आपलं नाव पण होईल. ऑटोमॅटिक काम मिळतील.
हा म. आणि एकदाच कस हे लिंक लागले कि धंदा बसतो बरोबर.
हम्म.
आजकाल तर भरपूर ऑनलाईन वगैरे पण आपण करू शकतो ऍड आपल्या. इंन्स्टाने हा वॉट्सअप.
बरोबर.
इतके चांगली आयडिया हे करायला पाहिजे.
हम्.
माझं तेच चालू आहे विकत घेणार.
हम्म, बरोबर आहे प्लॅन.
हे तर हे करायला पाहिजे, हे तर करून घ्या.
तेच ना. ते करण्यासाठी. बाकीचं काय, आता बाकीच अजून बघू हे दोन मग झालं की बघायचं हे जर व्यवस्थित झालं. मग दुसरं बघायची गरज नाही.
नाही, काही गरज नाही.
तेच ना.
छोटे-मोठे काम करायलाच पाहिजे.
बरोबर.
बाकी थोडंफार ते शेअर मार्केटच पण काम पाहिले.
हा शेअर मार्केट साठी लागतो पैसा, आपल्याजवळं थोडी पैसा एवढा.
हा ते तर झालं.
हा पैसा असला तर करता येतं काहीतरी.
हाव.
हम्म.
प्लाय वगैरे पण असं ऑर्डर केलं की भेटत. फक्त थोडंफार फिरायला लागेल मार्केट ला.
हा ते फक्त माहिती घ्यावी लागेल, आणि आपण कारागिराकडे गेले की थोडी वार अजून माहिती भेटून जाते तिथून.
हो.
हम्म, ते कुठून आणता, कसं आणता. अ तिच्यामध्ये काय प्रकार असतो, काय
मेन तेच भरपूर जण आणतात ते कुठून-कुठून मागवतात कर्नाटक काय, गुजरात काय.
हो ना, हो ना बरोबर.
म्हे लांबून येतात, त्यांचे भरपूर त्याचे प्रकार आहेत.
हम्म.
आणि कसं जेवढं लॉटमध्ये घ्याल, तेवढी प्राईस त्याची आपल्याला डिस्काउंट मध्ये भेटते.
हो, हो, बरोबर का
हम्म बघू ना तसं आपण करायलाच, लागेल.
हो, बरोबर.
मी नंबर पाठवून ठेवतो, त्याच्याशी एकदा बोलून बघा. काय म्हणतो कसं आहे, त्याच ऍक्च्युली सेटअप कलीचा जुणा आहे. त्याला एक्सपरिनस जास्त आहे.
हो बरोबर, हो ना, चा चालेल मग.
हो ओके.
हो ठीक आहे बोलू मग नंतर तसं मला सांगा पण मग नंबर, देसाल मला हो. हो, चालेल म ठीक आहे, बाय.